ह
हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का
हो येतोय आवाजच लवकर येत नाही ग हा बरोबर आहे काय आता जेव जेवले आणि फिरून आले होम
मग काय आणि आलीस घरी
आता निघाले घरी वारं छान सुटलंय
आईस्क्रीम वगैरे खायलाय का
आईस्क्रीम खावा बघूया आता घरी आणलं असेल तर खायचं तुम्हाला सोबत असल्यावर देते च की असं होत ना मग बाकी आणि काय
बाकी काही नाही तुझ्याकडे काही नाही बग
हा वारं छान झाडां हलायला लागले डूलायला लागलेत वर छान सुटले बा बाहेर छान वार असतय
रात्रीचं फिरायला छान वाटत तिथ की नाही
होय
सोबत पाठणर पाहिजे
होय पार्टनर आहेत पाट हो पार्टनर आपापल्या फोनवर आहेत
मग त्यांना सांगा पार्टनर ना जरा आमच्या पार्टनरकडे पण
बर बर
काय हे तुझ्याकडे असून पण असं होय आमच्याकडे नाही आहे तरी बघा काय होय मग काय बाकी
बाकी काही नाही नवीन ड्रेसेस वगैरे घेतलेस कि नाही
पैसे घालू नको पैसे घालू नको म्हणतात घरचे आणि कुठलं प ड्रेस घेते ह
पु
मान्सून होईल ख मान्स ये दे मानून आल्यानंतर मानून तु स आप चाल बघ ते तुळजापर जायचं अ ते कधी काय काय काय जायचं काय बोलले काय हर्ष कधी येणार आता तो जुलै मध्ये यायचा आहे ना रशियावरून हम् मग तेच म्हटलं तुळजापूर केलो असतो ते म्हणात त ना घरातले आपल्या कि हे करूया गाडी गाडी यात वगैरे
होय तूच जा
नाही ग जायचं
होय तुळजापूर पंढरपूर.
अक्कल. कोट सोलापूर एका शाळेत गेली होती अगं. अजून गेली नाय ये तुळजापूराला पंढरपूर आजिबात नाही शाळेची माझी ट्रिप गेली होती तर लहानपणी. तेव्हा गेलेली मी त्याच्यावरती नाही, अजून हम्म म्हणजे किती गॅप पडलाय बघ, म्हणजे जायचं तर आहे आणि त्यात कसंय माहितय मला जरा त्रास होतय गं. उलटीचा हम्म उलट्या होतात, प्रवासात त्याच्यामुळ जरा असं. कधी? त्याच्यात ना करत मग पिशव्या दिल्या होत्या आपल्या. शिपाई मॅडमांनी पिशवी घ्या त्याच्यामध्ये उल ते करा आणि टाकून द्या. मग काय अग ते काय शाळेची ट्रीप ग.
बरोब
मला पण त्रास टलं आम्हाला त्या अक्कलकोटमध्ये ना ते एक हे होतं बघ अ असं ते अस हम् काय म्हणतात ग त्याला ते एकत्रच असं झोपवलेलं असं ते हॉल सारखं होतं म्हणजे ते संस्थेच तेच असलं त्यां हा धर्मशाळेसार ख आणि ते हॉल त्याच्या आत आमला तिथ झोपवलेलं बघ सगळ्यांना एकत्र आणि बाथरूम एक तुला सांगते उठून अंघोळ करायची घाई. हो सगळ्यांना पहिला मॅडम उठल्या पाच -सला तिनी पटापट आंघोळ करून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर मग कसं अ हे लागले होते ग लाईन लागली होत ती मुलींची.
बरं.
आंघोळीसाठी त्यात ना आम्ही नंबर येईल तस ईल तस एक एक बर्डी पाणी फक्त.
आणि मग नाश्त्याला
आपला आपला. तिथं ते द्यायचेत ग एका ठिकाणी आम्हाला जेवण दिलं होतं. प्रसादाच. बहूतेक ते अक्कलकोट मध्येच होत. म्हणजे ते तरी आठ ठेवते. हम्म मला आता असं आठवतच नाहीये मंदिर. कसाय.
आता होय आता आणि सगळे सुधारणा झालेत. ना सगळीकड. सगळ्या मंदिरांना अ मिळाल्याना सगळं. हम्म हे त्यामुळ ह देणगी.
पण चाल्ले ना ते रस्ते इकडं तिकडं काम वगैरे चालू आहे रस्त
हो रस्ते पण मो ते झाले. हो रस्ते मोठे झालेत.
त्याच्यामुळं जायच. अटी बरंय हनी? तरी किती तास लागतात ग? जायला. पाचतास! म्हणजे आपल्या इथून!
आपल्या इथून चार तास तरी लाग ग साडेतीन ते चार तास. अग साडेतीन चार तास काही जास्त नाही होत.
पण परवा गेलो होतो, तिथ किती तीन तास लागले का, का चार तास?
हा मग त्याच्यापेक्षा कमी. होय तसच करायचं चिकट टेप घ्यायचा आणि एक पैसा कोइन घ्यायचा.
मला ला लीस तू खर तुलाच झाली.. शानी आता अ आता तू झालं ग ते तू सोडा नको प्यायला पाहिजे, तुला वाटलं ते पाणीच आहे.. तू ते पिलीस. तरी मी म्हणते हि ना कुठलीष्ट. ली पाटलं तरी विकत घेत आणि शेळ पाणी कापायलाग. बायकांना कशी ना सवय असते याची झीखीर करायची. ज
होय आधीच संपवायचं ग म्हण. मी घेतलं आणि त्यात.
मग तुला ते बाधलं ग. हा तेच कि ते बाधलं तुला हम् त्यामुळे, आता लक्षात ठेव कुठे जरी गेलीच तरी शिळ पाणी प्याय शनी.
होय बरोबर आहे.
त्रास होतय ग ते तुझं कसं मग. सायलेंटच झालीस तु. शांत शांत सोनू दिदी बो का ऍक्टिव कोसली ग तिला रे बाई कशी ती तिला कसा रोजचा प्रवास आहे सोड. कसं ग एवढं हँडल.
होय प्रवासाची सवय.
पनी. ती मला तर झोप लागली होती एक दि एकदा एकदा काय सवय आहे ग तिला आपल. आपल्याला नाय ना एवढी रोज रोज जाण.
हम्म रोजचा जॉब मुळे प्रवास आहे ना तिला. हम्म रोज एक गाव.
बाबा हा काल गेली होती. तुळजापूर पंढरपूर. अक्कलकोट ह् ते त्यांच्या ते. हे नाइत काय त्या माऊशी संगीता बेबी त्यांच्या बरोबर गेले होते म आता आलीत मगाशी काल राहिले तिथ. त.
होय, म तूळजापूरमध्येध् राहिले होते? का कुणीकडे राहिले होते?
पहिला काल गेल्या, गेल्या पंढरपूरला गेल्यानंतर तिथे दर्शन वगैरे घेऊन म डायरेक्ट तळजापूरकडे रवाना झाले. आणि तुळजापूर म ते मग राहिले तिथं रात्री एक वाजला त्यांना वाटत पोचायला तिथ. हा हॉटेल वरती. आणि मग तिथे राहिले केले आणि पहाटेचं तुळजाूरचं दर्शन घे घेऊन अक्कलकोटचे दर्शन घेऊन, मग घरला आलोत आता आज.
हम्म, हम्म, हम्म.
छोटी मूर्ती आणलेत. तीनं तुळजाभवानीची त्यांच्यात नव्हती ना, आमच्यांत पण नाइ ग मग आता कसं आपण गेल्यावरती घेऊन यायचं अस ते ना ते त पूजा करून
होय.
आता बघूया.
हम्म मग आता कुलाचार केले पाहिजे होय ह् हम्, हम् हो, बरोबर बर आणि काय म्हणतेस बाकी?
बाकी काही नाही. तुझ्याकडे, बाकी घरी कशेयत सगळे तुम चा
छान मजेत, हं, हं आई छान आहेत. हं, हं, हं सगळे छानय. सगळे छान आहेत, बघ ह, ह, ह, हम् झाली की सुरू चार दिवस झालं नाइ आजुन अजून काय देत
मी तुला सांगितलेलं कर काय तू एक दिवस आठवतय ना? आपला फंडा
आठवतेय मला सगळं, करते करते हम्म
हम्. आज दिवस सगळा असा हे गेलाय बघ दगदगी चा आज मला पडायला मिळालं नाहीये, दुपारी हम्म आता बारीक पाणी आले आमच्या इक तुमच्या इकडे आलय पाणी? काळ पाणी आलय काळ काळ पाणी आले एकदम करंगळी एवढीय
हो येईल मग पाणी हम्म
येणार म्हणं मा आता बघूत की कधी येतात. हम. हम्म, आणि काय बाकी?
चालेल बाकी काही नाही बघ
हम्म हम् हम्, चाल ओके ओके. पोहोचलीच घरी, ठीक आहे ठीक आहे, चल बाय परत करते.